आता सेटिंग वेगळं निघलंय का नाही.
होय होय.
ते फोन आला की लगी उचलाय येत नाही जॉईन व्हायला लागतयं.
हा बदल झालाय सांगतो ते परत तुम्हाला आता आपण वेगळं बोलूया तुम्ही खोबऱ्याची बर्फीपण बनवताय का नाही.
बनवलीया खोबऱ्यांची नाही.
हा हा र रेसिपी सांगु का हां उल्प खबर असते ना. वाड्याची ते जी च लागत नाही ओल्या खोबऱ्याची तेच आपण एक देवाला झाल्यावर भरपूर सालतेत. किती वाज करायचं मग खोबरं किसायचं. आणि किसल्यानंतर अ किसायचं किंवा मिक्सरला लावायचं दोन्ही पण चालत आणि कडेमध्ये जरा तूप घालायचं आणि झर नुसत हलवून घ्यायचं वरचेवरर
हम्
हा आणि नंतर ते काढायचं आणि नंतर ककडे ममध्ये जरा तूप घालायचं आणि जरा पाणी आणि साखर घालायची
हा
पाक बनत आल्यावर आहे ना हे खोबर त्यात घालायचं आणि व ून ववे शी सुंट घालायच आणि त्या त्याचा पाकचा गोळा होतो चोर अस घट्ट म्हणजे त्याला हलतहायचं
हा
ते जेव्हा घट होते तेव्हा ते ताटलीला थापायचं म्हणजे ते जास्त ते पण हलवत राहिल ना ते काय तर कलर त्याचा बदलते पांढरा राहत नाही अस सिल्वर कलर येतोय हा मग अस पांढरा पाहिजे अस कणा थोडं पाणी ठेवायचं जालं की परतून परतून हे करायचं आणि ताटलीला थापायचं आणि ते जरा ओरलं असते तेव्हा तच काप पाडून घ्यायचं
हा हा हा
वाळ्यावर त्याचं काप पडत नाही ते मोडत
त्यात पार्ली बिस्किट घालतात ना म
हा घालत मी ऐकले पारले बिस्कीट घालात आम्ही घालत नाही
घालत नाही सका अ आजी करायची मी नाही केलेली कधी आमज आजी करायची ही किप दिस. पुढे आणून द्यायचं नाही करायला हम्म, ह बिस्किट घेसन बसलाय.
हा हा.
परत करता ये ट्राय करून बघा ट्राय करून बघा ते तिळ घालायचे नाही त्यात. आम्ही म्हणजे असं दसऱ्या विसऱ्याच नारळ वाढवल्याले जात जास्तीस्त घाइ खायची आम्हाला येत नाही आई करायची तेव्हा ते बिस्किट दोन पुढं घालायचे त्यात हम्म.
त्यामुळे इकड तिकडे काही तरी पदार्थ बनवून संपवायच.
हा संपोलेला बर बडते.
हा. मग मी जास्त खोबर असल की. ते खोबऱ्याचे. खोबऱ्याचीच गिरवी करते. फक्त खोबर हा खायला भाजी सोबत नाहीत तर कुटया. खोबऱ्याची चटणी करत्या. अ वल्ल खोबर. आणि त्याला एक मिरची. ची लसणाचे एक दोन गड्ड. जिरं आणि मीठ घालायचं आणि फक्त मिक्सरला फिरवायच आणि आपल्या गरम गरम भाकरीसोबत तुम्ही खाऊन बघा किती भारी लागत ते. फक्त ओल्या नारळाची ते चटणी हा.
हा हा कुटून घ्यायचीन चटणी चांगला. वर